हा बोला ताई. हो बोला. हो हो येत
हा नमस्कार. कशा आहात.
मस्त आहे. तुम्ही कशा आहेत.
मी पण मजेत आहे एकदम.
झालं का चहा पाणी.
हो झाल. सगळं झालं. हा म्हटलं आज ना पण शिक्षणाचे महत्त्व या विषयावर चर्चा करूया का.
हो हो चालेल ना.
हा तर पूर्वी शिक्षणाला इतकं महत्त्व दिलं जात नव्हतं बघा. म्हणजे पूर्वी काय करायचे की अ अ जास्त करून लोक शेती करायचे. नोकरी करणारा खूप कमी अस असायचे आणि अ शक्यतो घरचे काय म्हणायचे की नाही, हा जर नोकरी करायला लागला तर हा बाहेर गावी जाईल. मग आपल्या घरापासून तुटुन जाईल. त्याच्याशी आपले संबंध राहणार नाही जास्त. तर म्हणून मग जास्त करून बाहेर जाऊ दिल जायचं नाही. मुलांना काय मुलींच तर शिक्षणाचा काही प्रश्नच नव्हता. कारण मुलींना शिकवायचेच नाही जास्त. जेम तेम तिसरी चौथी झाली खेडेगावात तर तिसरी चौथी झाल्यावर त्यांचं शिक्षण बंद केलं जायचं. हो.
आणि मग कस त्यांना चूल आणि मूल सांभाळावं तुम्ही असं. की त्यांच्या लहान भावंड असल कि त्यांना सांभाळा. जबाबदारी घ्या. घरात आईला मदत करा. आणि उरलेला वेळ मग थोड्या मोठ्या झाल्या का मग उरलेल्या वेळात मग श शेतात काम करा. स्वतःच्या. किंवा मग परिस्थितीने अगदीच गरीब असले तर मग दुसऱ्याच्या शेतात.
दुसऱ्याच्या शेतात.
आणि झाली साधारण सतरा अठरा वर्षाची का लगेच लग्न करून टाका. म्हणजे आधी तर सतरा, अठरा
नाही तो पण होऊ देत नव्हते. दहा, बारा बारा वर्ष तेरा वर्ष चौदा वर्ष झाले की लगेच लग्न करून देत होते. म्हणजे पुढचा मागता विचार पण नाही करायचे ते कि ती लहान आहे. तिला एवढं काम झेपेल पुढ घर मोठ असेल. किंवा एकत्र फॅमिली खूप राहायच्या आधी. एक त्या ते वेगळ राहतं पण, मग त्या एकत्र फॅमिली मध्ये मग तिथं शक्य आहे का, सगळं करणं तिच्याकडून होईल का? कुठलंच काही नाही बघितलं जायचं, आणि डायरेक्ट लग्नचं
हा हो.
की म्हणजे मुलगा कसा आहे? किंवा मुलगी बघायची पण नाही मुलाला म्हणजे एक प्रकारे ही तर गोष्ट चांगली होती कि ते आई वडीलचं जमवायचे वगैरे हे चांगल होत पण नंतर लग्न खूप लवकर करायचे ते एक नसायला पाहिजे होत, त्यामध्ये आणि आता जे आहे ना की लग्न मुली स्वतःच पसंत करतात, मुल स्वतःच पसंत करतात आणि करून घ्यायला अ तयार होता हे आता चालू झाले, पण त्याच्यामुळे खूप लग्न तुटायला लागले. टिकत नाहीत, ते खूप दिवस आणि आधीचे लग्न बघा टिकायचे. म्हणजे त्यान एकत्र फॅमिलीमधे राहायचे, टिकायचे ते उलटून बोलायचे नाही तर तुला काय करायचा? हा शब्द त्यांना माहितीच नव्हता, पण आता प्रत्येक शब्दाला तुला काय करायचं? आमच आम्ही बघु.
नाही झालं कसंय माहिती का? आता म्हणजे शिक्षणाचे फायदे पण आहे आणि थोडसं अ तोटी पण आहे काही म्हणजे थोड थोड म्हटलं तर असं, कारण कसं आहे की मुली पण आता शिकायला लागल्या चांगल्या नोकरीला लागायला लागल्या पैसे कमवायला लागल्या, मग अस म्हणजे कस जरी आपण चांगले पैसे कमवायला लागलो तरी, पण आपण आपल्यावरचे संस्कार कधी विसरायचे नसतात नाही का? म्हणजे आपण नोकरी करत असल तरी पण, आपलं घर सांभाळून नोकरी करता आली पाहिजे आप ल्याला पण तसच करायला पाहिजे खरं तर, पण मग मुलींच्या कशा अपेक्षा असतात की नाही बा मी नोकरी करते ना, मग घरची काम तुम्ही करा कधी कधी पूर्ण नवऱ्याला हे करून टाकतात की तुम्हीच करायचे वो घरचे काम मला हे येत नाही, मला स्वयंपाक करता येत नाही मला हम साफसफाईचे काम जमत नाही, हे ते असं. आणि मग नवरा काही बोलायला लागला का लगेच डिवोर्सची भाषा सुरु होऊन जाते, कारण त्यांना माहिती अस तं मुलींना की, आता आपण आपल्या पायावर उभं आहे खंबीर पणे जरी आपण डिव्होर्स घेतला तरी, आपल आपण स्वतंत्रपणे राहू शकतो. तो पैसे कमवू शकतो, आपल्याला काहीच अडचण येणार नाही हे जरा गोष्टी ह्या कमी व्हायला पाहिजे. मुलींमधल्या. म्हणजे हे मी म्हणत नाही का, शिक्षण घेऊ नये नोकरी उलट ते खूप चांगलं आहे शिक्षण घ्यावं नोक री करावी स्वतःच्या पायावर उभ राहावं, पण त्याबरोबरचं आपलं म्हणजे फॅमिली पण आपल्याला सांभाळता आली पाहिजे. आपली मुलं, नवरा, सासू, सासरे सगळ्यांची काळजी घेतली जायला पाहिजे आपल्याकडून. असं आणि हल्लीचे कसं की शिक्षणाच महत्त्व सगळ्यांनाच समजलेलं आहे. म्हणजे माणसांना सुद्धा समजलेलं आहे, ते महत्व त्यांना जाणीव असते, त्या गोष्टीची की आपल्या एवढंच काम आपली बायको पण करते तिला थोडीफार मदत केली पाहिजे अस असत बऱ्याच ठिकाणी हं हो अस असत त्याच्यामुळे मग शक्यतो ना, असं एकमेकांना सम जाऊन केलंना तर खूप छान पैकी म्हणजे अ सांभळू शकतात ते घर जरी दोघं नोकरी करत असले तरी पण.
आणि मेन म्हणजे आता सध्या समजूदार पणा हा विषय राहिलेलाच नाहीेये. शिक्षणामुळं पण हा पण एक झालेला आहे की, नाही माझ्याकडं आहे ना. मग मी काही पण करू शकेल असं झालेल आहे, त्यामुळे काय होत की मग आता येत सासू काय म्हणत असतील की बाई! तू जातीयं कामाला पण कधी कधी चुकत सासुच पण नाही चुकत असं नाही, प्रत्येक वेळीआपलंच बरोबर आहे, त्यांच चूक असं पण नसत कधी आपलं चुकतं कधी त्यांच ही भावना जेव्हा आपल्या मनात येणार जेव्हा आपल्या म्हणजे लेकरांना कळणार नाही तोपर्यंत म्हणजे, पुढची जी परंपरा आहे, ती अशीच बिघडतच जाईल ती संस्कृती कारण की त्यांना काय माहिती की नाही माझी सासू वाईट आहे हे डोक्यात त्यांनी, पूर्णपणे घालून घेतलेल असत, पण अस नसत की नाही ते माझ्याच साठी सांगते म्हणजे, घर स्वच्छ ठेवायला पाहिजे. असच फोनच घेऊन बस ती मग आजकाल झालेला आहे, फोनच घेऊन बसतात डिजिटल युग निघालय ना? पण फोन काम नाही करत ना आपल्या हातानच काम करावं लागत. पण हो आणि काही काही जण अस असत. की म्हणजे एक दोन मिनिट जरी फोन घेतला हो तरी मग त्याच्यातून पण वाद. निण होता की स तीच फोन घेतली, पण अरे ती दोन मिनिट घेतली, मग तेव्हा तुम्ही पण समजून घ्यायला पाहिजे की नाही. तिचं पण काहीतरी एक आयुष्य आहे, एक काहीतरी तिला पण हे.
महत्वाची काम.
हो असच शकतात हो आणि मेन म्हणजे, क्षणामुळे कुठल्या गोष्टी वाईट होत नाहीत, आपल्या विचारांमुळे वाईट होत. कारण की विचार करण्याची जी शक्ती आप काय करो म्हणजे आप स्मरण ठेण्यापेक्षा आपण विम णत चालूय की आपल्याला संस्कृती पण जपायची आणि शिक्षण पुढं चालू ठेवायचे. आणि चांगलं काय तेच घ्यायचं आहे. चांगलं न घेता वाईट गोष्टींवर जास्त इफेक्ट पडतो, आता एखादी गोष्ट करायची सकाळी लाव लवकर उठायचे चांगली गोष्ट आहे, पण नाही मी उशिरा झोपले तर मग मी उशिराच उ ट आज आज मला न ह उटायत लवकर. हे एक वाईट गोष्ट लवकर घेतली जाते कॅच केली जाते. नाही ती झोपती ना लईवेळ मग मला पण लईवेळ झोपाय चाल म्हणजे छोट्या - छोट्या गोष्टीतून वाद निर्माण होता य तेे ह ते आपल्या आपण
हा आता तुम्ही बघताना काही काही गरीब घरातले मुलं पण असतात त्यांना तर बिचारांना काही, सुविधा नसतात अगदी ह म्हणजे फी भरायला सुद्धा काहीकाकडे पैसे नसतात, तसच कस कस काही सामाजिक संस्था त्यांना मदत करतात. किंवा मग काही काही श्रीमंत माण असत ते करतात, त्यांना मदत पण अशा बेसवर सुद्धा पुढे गेलेली माणसं आहेत काय काय हं जे अगदी मोठ्या पोस्ट पोहोचलेले खूप अ मेहनत करून स्व
सावित्रीबाईंकड का सगळं काही होतं का? महात्मा फुलेंकड काही सगळं होतच का? त्या लोकांनी पण खूप सार कष्ट केले. म्हणूनच पुढं गेले पण इथं आता असं राहिलं नाही ना की, मी एवढंच घेऊन एवढं आताच बरोबर करून ये आधी पाठी आणि पेन्सिल होती. ह. खर्च कमी होता पाटील पेन्सिल मुळ कारण की लिहाय पुसायचं वापस लिहायचं. मग जर बॅगमध्येध्ये ठेवलं म्हणजे बॅग पण नव्हते, तेव्हा एखाधिकारी बॅग किंवा एखादी पो्याची पिशवी वगैरे ते तं घेऊन जायच. किंवा हातातच घेऊन जायचं आणि ते जर पुसलं गेलं. तर वापस लिवां लागायचं किंवा सरांचा मार खायचं मॅडमचा मार खायचं किंवा कोंबडं व्हायचं. असं एक हे होत पण आता काय झालं लेकरणना, काहीच बता बलायला राहिलच नाही शिक्षक. आधी आपण आपण जर एखाद्या लेकला म्हटलं की तू हा अभ्यास का नाही करून आला तरी ते घरी जाऊन सांगत की सरांनी मला खूप रागवले आणि मला टेन्शन आलं माझं डोकं दुखतंय झालं मग त्यांच्या घरचेला घे आयता भाडं आयला मग ते शिक्षक तरी काय करणार आहेत काय नाही
तरी ना तुम्हाला सांगते आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये ना खूपच फरक पडलाय पूर्वीपेक्षा ह म्हणजे आता कसं अ छानपैकी मुलांना म्हणजे असं ठरलेलं असतं एवढ्या वेळात मुलांनी मुलं खेळलीच पाहिजे एवढ्या वेळात मुलांनी अभ्यासच केला पाहिजे. आणि अजुन ते कौन्सिल पण असते बघा प्रत्येक शाळे मध्ये असते म्हणजे समजा काही अ तरुण अवस्थेत येत असं त्यात मुलं किशोर वईन मुलं मुली असतात त्यांना जे काय समश्या आस ते ते त्या कौन्सिलर कडे जाऊन सांगू शकतात. किंवा समजा कोणी काही टॉर्चर केलं कुणी काही बोललं. त्यांना काही समस्या असल्या शाळेमध्ये आल्या तर त्या सांगू शकत तात म्हणजे या शिक्षण पद्धतीत खरंच खूपच म्हणजे अशा अ छानपैकी सुधारणा आलेल्या आहेत.
प्रॅक्टिकली जास्तं लक्ष दिल जात. नाही प्रॅक्टिकल कसं लर्निंग पेक्षा प्रॅक्टिकल जास्त शिकवलं जातं म्हणून पण जरा जास्त लेकरा पुढ चाल म्हणे डिजिटल युग आपण म्हणतो तेवढं वाईटापेक्षा चांगलं खूप आहे घेण्यासारख त्याच्यात ह आणि त्याच्यामुळे खूप सारा बदल झाले.
गरीबी होती तुम्हाला तर माहितच आहे घरोघरात किती गरी गरीब लोक असायचेत चुलीवर जेवण हे ते असायचं. सगळंच आणि खूप काटकसरीत दिवस काढाव लागत पण आ आता मात्र शिक्षणामुळे किती बदललय हा म्हणजे आता आता कस घरोघर आता छानपैकी बऱ्याच जणांच्या घरी इथ फोर व्हीलर दिसत त आपल्या मोठ्या मोठ्या टू व्हीलर तर सगळ्यांकडेच असत कंपलसरी हा
काय घरी
अह हो फोर व्हीलर दिसतातत आणि कस जास्त सुखसोयीच जीवन झालंय लोकांच हे स कशामुळे झालंय तर शिक्षणामुळे. मुलं शिकली चांगल्या मोठ्या मोठ्या पोस्ट वरच्या नोकरीवर लागली भरपूर कम व्हायला लागली त्यामुळे मग ते घरात त्यांनी पण म्हणजे स्वतः बरोबर आपल्या फॅमिलीला पण पुढे घेऊन गेले ते. हाय का नाही फॅमिलील अ फॅमिला पण चांगले श्रीमंत झाले ते सगळेच असं तर म्हणजे. खूप फरक पडलेला आहे असं मला वाटतं.
भरपूर फरक पडलाय जा हे डिजिटल युग तर माहितीच नव्हतं शिक्षणामुळे तर माहिती झालं. त्याच्यामुळे शिक्षणामुळे तरी आपण प्रत्येक गोष्ट म्हणजे अ समजा अब्याकस चे क्लास समजा. किंवा अजून कुठल्या स्पर्धा परीक्षा असल्या त्याच्यामध्ये पण आता कम्प्युटरवर च आहे सगळं काही चालू त्याच्यामुळे पण बराच वेळ वाचतो त्याच्यानंतर माहिती भेटते.
हया शिक्षणा मुळे तुमच्या शी बोलून खूप छान वाटलं मॅडम.
हो हम